हॅलो नमस्कार झाल जेवण वगैरे हो आमचं पण झालं आताच. मग बाकी काय चालू आहे तुमचं?
बाकी बस काही नाही म तसं सहज. ये साहेब योगडे
हो ना हो ना आजकाल ठेव मनी सेव करणं खूप गरजेचं आहे ना. कोण आहे? मनी आजकाल सेव्ह करणं गोल्डमध्ये इन्व्हे स्ट वगैरे खूप महत्वाची आहे.
च झालंय.
हां आणि आजकाल प्रॉब्लेम्स पण काय अस अस सांगून येत नाहीत अचानक. येतात प्रॉब्लेम्स कुणाला दाव
हां म्हणजे, कसंये इमर्जन्सी केव्हाही येऊन जा
हो ना हो ना हो ना.
कसं आहे आपल्या जवळ म्हणजे असं मनी वगैरे किंवा असं गोल्ड घेतलेलं किंवा असं कुठे सेव केलेलं घरात सेव्ह केलेलं. मनी म्हणजे कसं किंवा ते पैसे कामात येतात आपल्याला. म्हणजे कसं बाकी आता खर्चच बघा ना किती वाढलाय?
खर्च हो आजकाल शिक्षणाचा खर्च पण बा की सगळ्याच व स्तू पण महाग झाल्यात. खाण्यापिण्याच्या ते वगैरे पण खूप
भरपूर म्हणजे गॅस सिलेंडरच बघा ना किती महाग झालाय आता. भाजीपाला म्हणा आपण मग म म्हणजे आता सेव कसं काय करणार एवढं पैसे? कारण बघा आता जॉबवालेच म्हणा किराणा घर भाडं देतो किंवा किराणा, लाईट बिल याच्यात भरपूर पैसे चालले जातं.
त्याच्यात अर्ध्याच्या वर तर असेच जातात किराया पण आता किती खूप महागलेत. रेंट पण पाच अन सात दहा हजार अ नाही. वन बी एच के म्हटलं तरी पण. मग त्याच्यात एखाद्याला जर वीस हजार पगार अस ति त्याच्यातले तर अठरा हजार त्यांचे आशेच च जातात, लाईट बिल हे हो ना हो. हो ना.
ह आणि मनी कस सेव्ह करता येइल, ना तेच विचार म्हणजे अस सतत राहतो ना आपण म्हण कारण आपले हम्म
आजकाल लोक काय करतात कपड्यांवर फालतू गोष्टींवर खूप
हो फालतू पैसे जास्त वेस्ट करतात. आता बघा कॅफेच कॅफे आपल्याला हो कॉफी चं बघा ना आपण कॉफी घरी बनवून पण पेऊ शकतो ना पण आता इतके मोठे मोठे कॅफे ओपन झाले दीडशे दोनशे ला तर फक्त म्हणजे अस छोटसा कप येत हो तो ग्लास मला आपण तेवढस म्हणजे तेवढी कोल्ड कॉफी कॉफी देतात कोण आपण किती पाच रुपयाची पुडी घ्या पंधरा दहा रुपया चे दूधचं पॅकेट घ्या छोटं असं त्याच्यात पण आपली कॉफी बनते ना
बनते हो ना होन बाहेर चालतो हो ना हो ना हो
खर्च म्हणजे जास्त वाढतो
आपण पावभाजी खातो सहज पावाजी खायला तर पाचशे रुपये जात त्या पाचशे रुपय आपण एक महिन्याचा भाजीपाला आणू शकतोत एक महिना आपला इझी जाऊ शकतो हो ना आणि आजकाल भरपूर सेविंग् निघाल एस आय पी म्हणा म्युच्युअल फंड सगळे भरपूर निघाले ऑप्शनस तुम्ही त्याच्यात शंभर रुपय पसून करू शकतात हा एल आय सी मला हो ना हो ना हो आणि आपण ते हेल्थ इन्शुरनस पण काढायला पाहिजे बर का आपल्या असावा आपल्या घरात्
त्या म्हणजे त्याच्यात पैसे भरले आपण थोडे थोडे हिरू इनशुरन्समध्ये आपल्याला किंवा कोणत्याही मोठा आजार आला मग ते पैसे म्हणजे तेव्हा आपल्याला कामाला तिथच आम्ही आता म्हणजे देणार तसच खे लहान मुलांचे ना असं ते मण बँक ना ते घेवुन दिलय म्हणजे त्या निमित्ताने तर त्यांचे बो.. पैसे गोळा होतात मनीसेव म्हणजे त्यांना पण आपण शिकवतो की मनीसेव.. करा. खर्चू नका हो टाकायची सवय होते. एक रुपये का होईना पाच रुपये दहा रुपये...
आणि सेविंग मध्ये सोन पण एक महत्त्वाच वाप.. ऑप्शन आहे का? तुम्ही सोन घ्या त्याच कस कधी कधी कधी कधी.. तुम्ही अर्ध्या रात्री पण मोडायला गेला तरी पैसे येतात अस कपडे आपण घेतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही ना...
काहीच उपयोग होत नाही.
हो ना...
ह्याचा काहीच म्हणजे काहीच उपयोग होत नाही. ते उगं वेस.. जातात आप.. पण काय कर.. तात. कपडे घेत... मुलांना घेतात आपल्याला आता हिच... साडी आवडली घेतात, आपण किती वेळेस घालतो. त्यात लय झाले. आपल्याला डबल म्हणजे नंतर पुन्हा... पुन्हा आपल्याला घालू वाटत नाही ना
नाही वाटतं ते एक वेळेस घातली का अ शिस्त पटात पडते.
न हो ना हो ना...
हा तेच मगं आता बघा एवढे कपडे लहान छोटे होतात, आपण ते परत दुसऱ्याला देतो, म्हणजे आता टॉईसच म्हणावं. आपण म्हणजे. किती भरपूर असतात तुमच्या जवळ तरी आपण मार्केटला गेलो का हे घ्यायचं. ती डॉल घ्यायची तरी आपण घेतोचं. खूप रडतो त्याच्याने आपण त्यांना पण म्हणजे नाही म्हणायची सोय. होय लावतो.
होय आपण म्हणजे... आपण पण असं केलं पाहिजे की त्यांनी जी गोष्ट मागितली, ती दिली नाही पाहिजे ना त्यांना...
हो.
नाही नाही. मग त्यांना कसं होतं, रडलं कुठं आपण ते बाहेर गेलात, आपण बाहेर गेलात, त्यांना वाटत- रडलं की आपल्याला लगेच ती गोष्ट मिळून जाईल आणि उगाच पैसे द्यायचे किती वेळ खेळतात. खूप झालं. पाच मिनिट ते दहा मिनिटं खेळ.
हा पाच मिनिट नंतर, हो आता असे भरपूर टाॅईस लहान मुलांजवळ आशी गोळा होतात. ना आपण नाही नाही मग. रस्त्यावर त्या लहान लहान मुलांना द्यावे लागते. आपली . असं मागे रडत नाही, आपण असं
अ आता मी माझ्या माहेरी गेले ना मग माझे वडील काय करतात मला. कपडे ते घेऊच देत- नाही ते म्हणतात, ते पा- पाच हजार घे सहा हजार घे पणं तू तेवढ्याच सोन घे, पण कपडे घेऊ नको. त्या कपड्यांचा. फ्रॉक घे.
नाही हा हे परत तसं असेना म्हणजे. पण तस कपडे व तुम् इतके त येतात म्हणजे अस एक कपडा म्हणज तू असं वारंवार वापरत नाही थोडे दिवस झाले का खराब झालं का त्याला
हो ना आपल्यागत पण कपडे वापर वाटत
हा वापरत आ कसं होत कसं नाही होतं ना त्यांच्या वेळेस म्हणून त्यांना आवाड होत ते कसं होत दोन तीन ड्रेस मध्ये पण सगळं आयुष्य काढायचे
हा आणि कसं होतंय आजकाल युनिफॉर्म युनिफॉर्म मु पण ना जास्त ड्रेस
हो पण नाही तेत नाही म जसं घ्यायलाच नको आणि किती माग लहान लगून छोपे इतके माग हजारपासून दोन हजार तीन हजार वर्सचे पण ते एकेसे त
हा हो ना आणि आपण कमी पैशात आणि आपण कमी पैशातेतघेत पण नाहीेत ना
हम
आपल्याला पण हलकं घेऊ वाटत नाही पण कसं गरीब लोक ना तेवढ्याच पैशात त्यांचे एक वर्षाचे कपडे घेऊ शकतात असं आहे ना त्यांना पर्याय नसतो ना दुसरा.
हम् जेवढी बसत होईल ना तेवढी करायला हरकत नाही म्हणून थोड, थोड का होईना आता आपल्या आई तस. तहोळ होळ साकळीचा ड ब्या किंवा गुठे असं पैसे बाद साईडला करून ठवतात तेच.
ठेव तांदळाच्या डब्यात ठेव.
ह म्हणजे माहिती किंवा आपली मुलं मागतील. किंवा अडचणीच्यावेळेस. तीस पैसे कापते
हा अडचणीच्या वेळेस. आजकाल मुलांना ते. फोर व्हीलर सारख्या छोट्या, छोट्या गाड्या निघाल्यात त्याला सात आठ. हजार रुपये लागतात. तात पण ते त्याच्यात आपल्याली एखादी मोठी अडचण आप त्यात सॉल्व हो शकते ना की बाबा काय एमर्जन्सी आली. त्या. आणि. ते का ती वस्तू काय होती घरात पडून राह आणि त्याचा कुणी वापर कन्हा कुणाला वापर पण होत, नाही त्याचा असं आहे ना.
ओढून टाक्यात तेवढीच नाही आता बघा दहा हजार पंधरा हजाराची तर ती गाडी आलीच मला तेवढच रक्कम आपण एस आय पी मध्ये टाककील.
हा एस आय पी मदे पण इन्व्हेस्टमेंट चली पण त्याला कस दाह वर्ष रिटर्न तर त चांगले.
हू रिटर्न म्हणजे चांगलंच आहे त्याच वीस वर्ष, तीस वर्ष.
हा नाही त्याच भर
करताय
ह हा हो मुलींसाठी. बऱ्याच योजना काढल्या सर कारनी म्हणजे आता मुगी झाली तिच्या शिक्षणासाठी. सुकन्या योजना आहे, तुमी त्याच्यात पण इन्व्हेस्ट केलेतरी भरपूर री
हा भरपर रिटर्न आहे असं म्हणजे खर्च कमी करून कस पैसे वाचतील आज म्हजे विचार केला बर कारण पुढे जाऊन म्हणजे खर्च एवढा वाट त्या वेळेस म्हणजे पैसे पण पुरणार नाही ना आपले साधारण माणसांना. कारण पैशाला नाही एवढं वाटत नाही पण साधारण माणसं कुठे जात तर त्या वेळीस आतापासून जर अशी बसत गेलेली पुढ मुलांना कस त्रास नको व्हायला. आता शेतीमध्ये बंद बघाणार कारण पीक होत नाही पाऊस येत नाही.
आज आज पैसे आजकाल तर ह्या वेळेस तर पाऊस कमी दिस. यला त्याच्यामु भरपूर म्हणजे माणसांना भरपूर अडचण पाऊस असला तर सगळंच खरं नाही तर काहीच खरं नाही ना.
काहीच नाही आपण खर्च करून चालणार नय ना, धान्य पण बघा आपण म्हणजे किती अन्न पण बघा आपण म्हणजे असं जास्त अन्न करतो वाया कालवतो आपले पैसे त्याच्यात ना.
जातात जातातात ना
तो वाया गेलेलं बर नाही. कसाय पण पैशे नेचाल पण आपण पण कमवायलाच जातोय किंवा आपले माणस कमायलाच जातायत
ष्ट लागलेले असतील
हो हो मुलांना पण जस त्याची किंमत कळायला हवी आपण शिकवायला हवी असंच वाटत बाकी म्हणजे बघाना बाकी मुलांमुळे जस नंतरच बघाणा कितीही अन्न म्हणजे अस हॉटेल मध्ये गेल्यावर हे नाही आवडत मला दुसरं खायचय ते नाही आवडत. म्हणजे किती पैसे वाया करतात आणि ते अन्न म्हणजे खातच नाही म्हणजे दोघांचाही अपमान पैशाचाही अपमान
आण्णा आणा चालतय करू आजपासून सेवा पण प्रयत्न करू मनी सेव्ह करायचा था पैसे सेव्ह करूत आपल्यात अडचणीत काम हा आपली हो ना हो ना हो ना हो ना सगळ्यांना सांगूत पैसे थँक यू हो ठेवू हो हन